ह इथ आवाज वेगळाच येत कने आपला एकमेकीचा
जरा वेगळया एवढा नाय
तेचकी
कशाच बॅटर करायलेतीस
अगं ढोकळ्याच रेसिपी बघितलेलो ते करालतो
तू पण एक एक एक एक
वय बाई
मी पण परवा बिर्याणी करून मांडलेली आमची मम्मी केलतो बाई झालती चांगली
हा आम्ही पण केलतो मागच्या शुक्रवार बिर्याणी पण मम्मी ना केलती मी नव्हतं केलो
हा तू सांगितलीस की त्हा म्हणून भेटला होत त्हाच ना त्या नंतर
हा होय हा त्याच दिवशी की
हम
केलंलती मम्मीने केली त्या वर मोमोज त्या दुसऱ्या दिवशी
हम्म
तथ ना केवढं मोमोज केलंतं माहितय काय फिफ्टी एट मोमोज झालं ते
मग ते हे सांगितलेच की तेव्हा आपण भेटलेले होते सगळ्यांना जरा जरा दिलं सगळ्यांना जरा जरा दिलीस खरंल असला आणि परत जास्त उरलेलेत आम्हाला मोमोज
हा सांगितलं सांगित हा बरोबर बरोबर
हा तुला सांगितलं असणार आहे मी कॉलवर कारण बिर्याणी केली त्याच्या दुसऱ्या दिवशी मोमोज
तिथं सांगितलंस असं वाढते वय मला
नाही कारण मोबाईल वर सांगितले ल्या दिवशी करायची होती खर दशी बिर्याणीून कन्स केला च दिवशी केलो
हम्म हा काय करायला जाण्या
होय बाय गुरुवारी मोमज केल तर शुक्रवारी आपण भेटलेला
हा
हम्म
आठवा ना आता मला आता शुक्रवारीच भेटलेलो काय आपण
काल आणतात चिकन शुक्रवारीच आणतात
हम्म हम्म.
जर सांगायचसं मला पण पैशे आलेत
आलती आली किती आलती?
दोन दोनशे चोवीस
काय?
काय माहिती तीनशे चौतीस काहि तरी पेंडिंग दिसायाले
हा हा म्हणजे पुढचे टास्क म्हणजे के केलेस ना तू?
बर.
कसे कसे द्यालात काय माहित बाई
पुणाचकत ना फ
हम्म.
या बोलायचं बोलायचं म कमवायचं
होय बोलायचं आणि बोलायचं कमवायचं काय नाही मी पण गेलो क्लासवर, किती चार ला गेलो. पम चारला लगेच आलो म त्याला फी दिल सवाचारपर्यंत गेल. मतम मग गेलो नाही बोला. पण होतेत बाई कोण नवीन जरा केल्यातं ऍडमिशन अ मी म्हटलो काय शिकत त्यात? म्हणलं बेसिक म्हटले बाई निकिता
म्हणजे बेस पण हे असेल जशी इथे
हम्म तशातप्या होतीत तक बर आणि निकिता होती, मग सर काय येणार नव्हती, मग निकिताकडे फी दिलो आणि सरांना फोन करून सांगितल फी दिलोय तिच्याकडन घ्या.
हा मग काय म्हनली?
हम्म हा म्हटलत घेतो म्हटलत आणि मग येऊन आलो बाई मी सांगितलो आणि आलो लगेच आलो मग मावशीकडे थांबलो मग आलो घरी.
कुणा बरोबर गेलती एकटीच गेलतीस?
चा पप्पा सोडलेत मला जाताना पप्पा नाही पण म्हणतो बघ माझा आमच्या काकीचा मुलगा सोडला मला मग येताना चालत तक कोण न्हवतीत मला न्यायला यायला पण. मग काय फास्ट फास्त पाच मिनिटात आलो. काय?
फलाड आले असतील पलांडा एक ते चालत गेले असतील.
हम् नाही या आधी पण जातोय की बा
कायम मी असायचो ना सोबत.
हा तू असायची सोबत. खरं तू तू तू ग्रॅज्युएशनच्या आधी गा ुएशनच्या आधी जात होतो सोड.
खुळे मी आताच सांगलाय क्लासमधून पहिल्यांदा गेले असते चालत एक ते..
हा हा असं एकट चालत गेले.
घरांचयकाला एकटं जाऊन सवय आहे कार मी कध आल नसतो त. दो
हा सायकल वर न माय हा
चालत पहिल्यांदा एकटी गेलीस.
हा चालत पहिल्यांद क केेलं सर.
हम्म ते सांगले.
अफोड वाढते व ते असंलं ते यायला नक्की
सवय नाही ना आपल्याला त्याच्यामुळ.
हा पट पट. एक आपल्यापेक्षा फास्ट चालत पिक एक्झम बार.
होय सवय असत ना त्यांना. निकिताने काय केले ऍडमिशन. ते च
काय माहित बाई ती बघायला ती पण बघणार आहे. आणि नाहीतर जॉब बघतो म्हणाल्या बाई काय करत काय माहित आता. त्या आपल्या त्या आपल्या ना आधीपासून त्या आपल्याना आधीपासूनच सांगते ती. जॉब बघतो नाही तर.
बघितल्या कुठ
काय माहित बाई
आता एवढ्या वर्षाचा गॅप टाकलाय, तिला जॉब पण एवढ्या वर्षाचा गॅप टाकलाय तिला जॉब पण मिळणं अवघड हाय
खुळी कुठली गॅप टाकली नसती तर जॉब मिळा झाल्या झाल्या जॉब बघितली असती तर जॉब मिळाला असता क नाय
हेंद्रया सारखं वागत्या सोड शिकण्या च पण वय अ वय घालवून ठेवल्यात ते ना
बघ की शिकायचं पण गेलं आणि काम मिळवाय
तीन वर्षां न मोठी हाय ती आपल्या पेक शबा कोण तर ग्रॅज्युएशन होऊन आता जॉब लागलं असतं.
वयात असत तर, आत्ता आपण जॉब घेऊन एमसीए करून जॉब हातात असता बाळ आपल्या. जॉब आपण पाच सहा महिने झालं जॉब करत असतो तवा तिनं एमसीए ला कमी पडला तुला लगेच म्हंटलं एखादी न कोण तरी जॉब बघायला चालू केल असती कुठला पण काय पण किंवा इंटनशिप बघून राहू दे त्यांचच पण इंटर्नशिप करून जॉब मिळवण किंवा तिला जॉब आयटी कंपनीत नाही ति कॉम्प्युटर च एक्सेल बिक्सेल झालय गं एक्सेल च जॉब ला क नाय आता रिल बिलला तेन येतय एक्सेलच ब पंधरा-पंधरा वीस-वीस हजार पेमेंट हाय. तीला टॅली येत अस
व्हय हाय सोड ते मला माहिताय सोड.
वढं कमावल्यास त्यानी काम पण नाही नाही फक्त दहा ते सहा काम असत
तेच क छोडा नाही चण बसून तिला ऐकच भेटत होत की पाच हजार
पण फक्त पा झाला ह ज्योत
इथं कस बा इथं येणार की एक ला आणि तर दोन ला आणि जाणार लगेच पाच ला मग एल् लस नावा
होय
म म बाहेर गे कामाला तर सकाळी नऊ ला ला लाग संध्याकाळी सहाला सडते
होय खरं त्याला एक्सपिरियन्स जरी मिळाला अस तिला हे ते आतािचं अजून पेमेंट पण वाढतय का इथं काय पेमेंट वाढवाय ला त हाातात
ह खरं तला आपण ख नाही बेसड
मग नसते बाकी घरची बोलतात म्हरची बोल असं करून चालत नाही ग मी आमच्या मम्मीला सांगा तग तिं असं एवढं वर्ष गॅप तस आणि क्लास म रडत होती एकदा म्हणजे रडल्यासी दोन तीन रडल्या
रडलाच क खर तिला कळायला पाहिजे
तेच किंम मम्मी म्हणली, आता ती काय करत नाही. मी म्हणलं काय करत नाही म्हणलं घरातली बोलणारच कणी मम्मी म्हणली होय बरोबरच आहे की. तरी तिच्या घरातली लय चांगली म्हणायची. ठेवून घेतल्यात.
तेच की नाही. सेम अ असलं काय? काम केलं नसतो कणी लई. मला काम ज मला एक ी आता एमसीए शिकून लईत लईत मला एक वर्ष जॉब करू देतील, त्यानंतर लग्न लावून देतील. रे वा
तेच की लईतलंई कसं असतंय नॉर्मली मुलींचं म्हणजे एक वर्ष गॅप पडलाय. ठीक आहे. चान्स देऊया म्हणून एक वर्ष चान्स देतात. दुसऱ्या वर्ष कोण चान्स देतय ग.
तेच की व्हयं. काय माहती काय? अवघड आहे बाई तिचं सोड. तिकडं हा माझी तर लग्न करून दिले सुद्धा बै
होय कि मग तू तुझ्या नवऱ्याच्या घरात जा आणि काय कर
करजा ते. होय त अ तेला ठिवनच कसं एवढं दिवस तुझ्या बहिणीचं लग्न झालंय सोड.
तिच्या्या बहिणी ना लव्ह मॅरेज केली ग म्हणून.
हम्म.
काय नत मग काय सर्पराज तुषा बोललीत?
हाड काय सांगालोय आता या वर शिव्या द्यायच नाही म्हणून गप्प बसलोय मी. अं अंहं अरे नाव काढणं झालंय वाळ.
नाही ग नाही तर तू एकटे असल्या बोलतात ना तुझ्यासोबत. म्हणून विचारल ऍडमिशनच कळलं असत काय केलं.
पासन काय बोलण नाही आहे बा.
आदर्श कस काय बोलतोय ग तुझ्या संग
आदर्श आदर्श पण कुठे बोलतोय बाळ आदर्श तवा मला कस काय बोलावला हा. शेवट दिवशी तू स्वतःहून बो बोलवला पर पा
ते ग त्या दिवशी कसं काय बोलावलेलं तुला असं विचार
काय माहित नाही बाई मला मग त्यानंतर मी कॉन्टॅक्ट मध्ये नाही येऊन माझ फोन चेक करा. खरं त्या म
ते ह्याच्यावर पण त्या दोघांचाच नंबर नाव होत की मध्ये सराने कस क ऍडव्हटाइजमेंट पाठवलेली का तर अडव्हटाइजमेंट पाठवत हो हीझ फॉर्म भरायचा आहे अकरावी अकरावीचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरायला बहुतेक पाठवलेलीत होती बाई त्याच्यावर तुषारच आणि सर्फराज चच नात आदर्शच नव्हतं
थांब थांब
कामाला जात असेल हा अगे ये आपोआप कट होतोय बारा मिनट ट नको
मग राहू दे की मी कट करतो
हा कर कर मी करतो
हा ह